हा बोला की.
त्याच्यावर नाव सोनाली माळी पडतंय बघा.
हा हा.
हा हा झाला
जेवा स्वयंपाक झाला बघा.
हा हा, आमचा झालाय मी जरा ते घर बांधलय आलोय जरा माहिती तेन भरावं लिखाण तेन करायचं चालू आय.
हा हा.
हम् आणि काय मग?
गेलता काय म्हणलं आणि जनावरांच्या?
होय होय आओ. भेटीला. जाय लागतय त्यात मग ते जरा लोकांना सांगायच.
हा हा, माहिती आहे.
हम्म, माहिती आहे. ते सांगालो.
हा हा.
पोर.
तुमचं जेवण? पोरग हाय लागलाय रडायला.
हा हा. काय केलाय सा स्वयंपाक?
का सकाळची जरा आमटी हाय. शेवग्याच्या शेंगची आणि आता जरा मसूरच्या डाळीच उसळ केल्या, सुकी जास्त कांदा घालून, हा मसूरच्या डाळी
शिजवायचे नाही अहो, होय की नाही? जर असं कच्ची असं ठेवायचं मस्त लागते.
हा त्या ज कसं डाळ कांदा करत होतो पातळ खरं पातळ केलं कि चौ होय ना ते.
ते कस ते होळत नाही आते हा गडोडीच्या कायम आमटी पल तर ति चांगली हो सोडा
हा ते पण त्याच कसं सळत छान लागत सुटकी निम्मी कच अ अस
होय होयसळ छान लागतऊय
छान लागते हा ते उसळच केले आमच्यात काही दही ताक असते
हा हा
त्यामुळं काही नाही तुम तुम्ही काय बनवला
अ आमच्यात पा काय केले काय माहिती मी काय अस स तला बाहेरच आहे बघाजू काढल्यापासून असंच
हा बाबा बाबाचा बाबाला आहाा टमाटर लावून द्या
ह
काय ते काय म्हटलं का
क्रेशर खर जरा होती शिल्लक ते जरा सेफ ठेवायची होती जाग्याला चांगल्या, मग ते जरा ठेवा लागलेलं त्यातन वेळ झाला.
हा हा
ते भरल्या कामातचय कवाचान आता मग जरा माहिती भरत बसलोय.
हा हा पाऊसतेन.
पाऊस नाही इकडं काय.
हो इकडं गरजून पडाय लागलाय बगा. पढाय लागलाय अजून, होय.
हा हा इकडं नाही पाऊस आव जरा पाऊस पाहिजेस. नाहीस. पाऊस पाहिजे होया.
आता शांत झाले बगा अजून आमची धार झाली नाही. आता आत्ती धारकाडाय गेल्यात हा. ख पाऊसच चालू झालाय. आमचा काय गवळी साडेआठ नऊ ला येतोय.
हा हा मग काय नाही.
काय नाही, हा.
हम्म हम् मग तो गवळी दूध पैसे कसे देत त्याचा दिवसावर.
ते फॅट काढत्यात ओ तेनी नाही फॅट काढत्यात फॅट वर. दिवसावर नाही दहा दिवसानं. मते फॅट निगल तसं आमच्या इकड म्हणजे घरगुती आम्ही साठ रुपये लिटर विकतोय म्हशीचं. इथ फॅट कधी अठ्ठावन्न लागते, कधी बावन्न, कधी पन्नास त्यावर असते. परवड नाही गवळ्याला तरी पण ते पेंडयाच पोत घ्यायसाठी भरायला लाग ते
हा, हा होय. आणि
मग काय नाही बघा अ तांदळाच्या भाकरीसाठी म्हणजे कसं तांदूळ डायरेक्टच दळताय काय?
होय आमच्याकडे कस तांदूळ डायरेक्टच दळतात तांदळाच्या भाकरीसाठी.
हा हा आणि ते
आणि ते रेग्युलर तिथेच
हा आम्ही शाळू शाळवाची अस त्याच मग तुम्ही करता तांदळाची तर मी आत्तीला मगाशी म्हणलं आपण पण तांदळाच्या भाकरी करूया.
हा हा हा हा होय, तांदळाच्या पण करतात पणे गरम गरम केल्या की चांगल्या लागत्यात.
चांगल लागत्यात ह चिरत नाहीत का त्या.
नाही नाही नाही नाही चीकटच पना असतोय तांदळाच्या भाकरीला ओ. चिकट, चिकट पणा असतोय ना पिटाला त्या. हा हा थोड
थोडं थोडं मळायचं हा मग उतवणी घालाय लागते का त्याला, उतवणी
भाकरी होत्या ना ओ.
आ हा नाही, मीठ घालाय लाग
उतवणी नाय घालायल लागत. नाय ह्या आपली ज्या रेग्युलरच्या भाकऱ्यापण हाय त्याच्यामुळं आम्ही कधी घालत नाही, पण तुम्हाला बघा. अं आम्ही काय घालत नाही, तुम्ही घालताय काय?
न्हाय न्हाय आम्ही केल्याच नाहीत
हा हा. हा हा, नाचण्याची भाकरी कधी करताय तुम्ही?
नाचन्याची नाय. कधी केली नाय. ते नाचण्याची
नाही काय?
हा नाचण्याची आंबिल असत्या. नं तर नाचण्याची आंबिल असत्या, कवातर ते अं तेजं लाडू करतोय. पौष्टिक असतंय नाचणीच.
नाचण्याची आंबिल कशी करताय तुम्ही?
ते कसं, अं आकरीच ते दळायचं फक्त. आणि दळल्यावर ते फक्त चोता चाळून काढायचा.
हा.
आणि गरम पाणी ठेवायचं. आणि गार पाण्यात ते थोडं मिक्स स करायचं. हा आणि उकळी आली, की ते मिश्रण त्यात वत तायच आणि उकळी काढायची. आणि त्याला जिरं लसूण घालायचं. आणि
हा.
घालायचं की, जिरं लसूण तेनच चव लागत्या. मीठ घालायचं आणि जेव्हा आपण खाणार हाय तेव्हा त्यात मीठ ताक, ताक मिक्स करायचं ताना.
ताक हा आणि रात्रीला गार फ्रिजला लावलं तरी पण चालतय.
आमच्यात दोन दिवसात एकदा आंबिला असते, हे जे असते खरं शाळवाच्या पिठाचे खरं
होय काय हा, हा. प्रोटीन मीळत मी पण हितन माग हा होय. मी पण इथन माग कोणाला सारखी म्हणजे एवढी वरलं खाईत नव्हतीत नई. नाचण्याची आंबील. दोन-तीन टाइम मी दूध घालून. त्यां पाजत होतो मुलांना. ना.
हा ते चांगलं असतय. उष्णता पण भरपूर असते त्यात.
शुगरच्या लोकांना. बरं पडतय ओ.
होय होय चांगलंय आता आम्ही उन्हाळ्यात केलंच नाही थोडं आणून कराय पाहिजे होतं.
होय होय.
ह त्याच पापड आणि असत्यात नाचणीच.
होय पापड करत्यात होय करत्यात की पापड पण.
पापड असते ते आमच्या इथे विकायला आलती मधी... घेतलं नाही आम्ही. तर नाही घ्यायच घ्यायला पाहिजे होत. कसं एकशे वीस रुपये किलो एकशे.... पन्नास रुपये.. किलो अस म्हणजे ते एका बाबान सगळं होलसेलमध्ये. विकाय आणलं होत
हा हा
हा शरीराला लागतय नाही ते....
हाता ना खात चांगलं वाटत नाही आम्हाला पण त्या.... सातशे झाली असतील कधीतरी इतक... कधीतरी आपलं... हो
हा चालते कि बाजरीचे नसेल तुमच्या तिकडं?
होय होय बाजरीची असत्या की...
तांदूळ हा आमच्या इकडे बाजरी.... पण असत्यात.
आ
आमच्याकडे बाजरीच्या पण असतात भाकरी खायला.
आणि ह्या--.. जनावरांना काय घालताय आणि हत्तीगावत न...
कशाला..
हॅलो
जनावरांना वैरण म्हणजे रानातलीच शाळवाची असते कडबा... मक्याचा कडबा असतो हं आणि ह्यावेेळीफ.... हं वैरण कमी पडतय. ते मुरगास करून घेतले
ती सायलेज बॅग कुठ असत्यात बघा त्या आता पाऊसोल्ह्याला..
काय ते
मक्याची कुट्टी साठवून असं बॅग भरत नाहीत.
हा हा तेच कि तेच करून घेतलंय
घेताय का हा हा तेच वाळून वय हा हा
मग एक तीन बॅग झालेत.
अरे विरु र रजिस्टर फाड चल तिकडं. हा किती झाल्यात बॅग.
तीन झाल्यात मग थोडे दिवस जातय ते हा.
हित सराास माणस पासा पासा बॅगा भरल्याहाआठ नऊ दहा ज्यांची जनावर जास्त आहेत त्यांनी दहा दहा करून घेतलेत अहो.
हा हा म्हणजे ते कसं पावसाळ्यात उपयोगी पडते ना वैरन नस
पावसाला उपयोगी पडते होय वैरण आणि मोठ्या पावसाात जाणं. कठीण होतंय नंतर न.
होय होय आणि त्यानी त्यात काही केमिक कल वापरत त्यामुळे त्या बुरशी तेन काय नाही हा
केमिकल तेन काही वापरत नाही सोडा वाळवतात जरा कुठीवाणी मग ते भरतात
नाही आमची इथ तर ती ओली भरल्या त्याने
ओलीच भरतात
डायरेक्ट असं करून हा ओली भरला आम्ही पहिल्यांदाच केलंय कस ते ज जरी त्यांना वैरन तेन कमी पडली
झालंय थांबा करतो अनिक
बरं बरं